हॅलो
हॅलो
तोय आवाज इनके स आपल्याला आवाज जरी येत नसला की नाय ताई तरी कट करायचं नाही. दहा मिनट होईल
होय मी कट केला नव्ह हुता तो आपापच डिस्कनेक्ट झाला.
होय मी म्हणलं तुम्ही आवाज ये ना मी मी पण तेच विचार केला कट करायला नको.
कट केला नाही मी ते मी चालू म्हणून ठेवा ल ते आपोपच डिकनेक्ट म्हणून ते हेच झाल. आताच नाही आणि परत दोन तीन वेळा माझ झाल रिकामा ऑडिओ होय पहिला पण कॉल केलेला दुसऱ्या मै रिकामा ऑडिओ डिसकनेक्ट झाल. दोन तीन वेळा झाल तस
बापरे
नको साखर. साखर जास्त खायाची नसते कणी ओ?
होय कोण जास्त साखर खातय ना होय पोटात दुखतय म मग
पोटात दुखतय काय? अ किडे होतात का नाय पोटात
हो मग डॉक्टर अंकल बोलवून घेतात सलाईन लावतात.
ऐकतच नाही आमची पोरगी गुळ पण खाते साखर पण खातेया सगळ गोडच पाहिजे असतय काय देऊ? कोकम संपलय संपलय का? जराच
चल की जाऊन आणू या हे बघ चड्डी घाल.
म तिथ आता वरती राहताय म्हणल्यावर दुकानला वगैरे कंटाला येत असेल ना खाली
कोण मी कधीच जात नाय काय नाय येतानाच काय ना काय तर घेऊन यायच नसेल तर म मिस्टराना सांगायच त्यांना पाठवायच
हा हा कितव्या मजल्यावर हे म
दुसऱ्याच आहे सोड तिसऱ्या आहे. तिसऱ्याच आहे तरी पण नाही जात मी. लिफ्ट आहे खर मी ज लिफ्टने जात नाही हो आना आई यायला लागली बघ आई येताना घेऊन येत फोन करून सांगितले मी तिला इकडे ये सांगितल पिलू आता टरबूज पाहिजे टरबूज हिन कधी खाल्ला पण नाये आणि आता टरबुजच नाव ते मोबाईल बघून मुलांना सगळ माहित होतय. हूं
कलिंगड म्हणाले काय सरबत पाहिजेल हाय?
टररबूज पाहिजे बघा की आम्हाला सुद्धा लक्षात येत नाही.
हा ते बारक असतंय ग ते तर आत हे असते पिवळ्या पिवळ्या. ते आत्ताच आलेय मी पण कधी खाल्लं नव्हतं ते आमच्या घर मालकींन परवा दिलेेले
हा नाही छान लागतय सोडा, खाल्लंय मी. खरं हिच्या काय लक्षात यावं सांगा. हिला नवे त्याच गोष्
हं संपले ग जरासं साय
लाडू, लाडू पहिला इकड ये, इकड ये पॅन्ट घाल पहिला लागतय. बर, बर.
आणि अं मग हे कधी येतात दादा कधी येतील?
होय आता येतील की येत असतील आता
हम्म, हम्म, हम्म. काय काम करतात ते?
ते ऱ्यांपीयर मागावर हाईत.
हां, हां, हां, हां.
हेरत्यात
मग त्याला पेमेंट पण चांगलं असेल की ताई?
नाही तेवढंच आहे की. आठ तास आहे ना? बारा तासाला असतंय जास्त आठ तासाला म्हणजे त्यांच्या पण जरा मधी तब्येत नव्हतीना मु मुतखड्याचा वगैरे त्रास होत होता मग ते ऑपरेशन वैगरे झाल्यात. न तेवढंच करा म्ह जास्त वन टेनशन घ्याला
होयच की ओ माणसापेक्षा काही काम जास्त महत्वा
होय.
हो केवढी महागाई वाढाल्या ओ.
होय, होय.
त्याला काही दमच नाही आहो.
होय इकडे लाडक्या बहिणीच येतंय काय नाही पैसे तुम्हाला?
लाडक्या बहिणीचे पैसे मला आले नाही. बघा दोन महिने झाले.
आले नाहीत काय? परवा जमा झालेत की.
मला, मला फेब्रुवारी लास्ट बघा.
हा हा म्हणजे ते एकेकांचे आले नाहीत अजून भरपूर जणांचे आले नाहीत
अ मग मी ज्यांना ज्यांना मी ज्यांना ज्यांना विचारलेले सगळे हेच सांगते ती आमचे जमा झालेत तुझे का झाले ह
होय ते म्हणजे अजून थोड्या लोकांच जमा झाल्यात अजून थोड्यां जमा होणार आहेत
होय होय. म्हणजे कसं झालंय फेब्रुवारीपर्यंत ज्यांचे आले नाहीत त्यांचे आता आल्यात आणि आ म्हणजे आमच्या घर मालक्यांच कस झालंय त्यांच फेब्रुवारीपर्यंत सगळ्या हप्ता आल्यात आणि फेब्रुवारी पर्यंत ज्यांचं नाई आलं
हम् ह् ह मग आता फेब्रुवारीला माझे आलेत फेब्रु मार्च च्या एप्रिलच्या मला तीन हजारच येणार. बरोबर ना जेव्हा येतील हा हा तुम्हाला आ मार्च एप्रिल चे आलेत
होय होय मार्च एप्रिल चे आले फेब्रुवारी पर्यंत माझे काय ते कधी तटले नाही सोडा एक पण हप्ता टाकायं नाही
हम्म हम्म हम्म नाही माझं कस एखादा महिना लेट येते आमच्या नाव टू व्हीलर आहे फक्त फोर व्हीलरच्या सासऱ्यां चुलत सासऱ्यांच्या नावावरच आहे हां
आमचं पण टू व्हीलरच
हम एक ऍक्टिव्ह आहे फक्त त्याचे पण आता पेट्रोलचे वांदे उडलेत हे
होय पेट्रोलचं ते एक अवघड सगळंच गॅस टंचाई झाल्या
होय म्हणून तुम्हाला ताई सांगते परवा इंडक्शन आणले मी
लाईटवरच
हो आता त्याच्यावरच लावले बघा कुकर
आता त्याच्यावर पण करून ते लाईटबिल जास्त येतय
ब परवडत लाईट बि आल तर एखाद्या वेळेस चालेल ना आपण इथ पेट्रोल आणि गॅस काहीच मिळेना ऍक्च्युली असं काय अडचण आम्हाला तर अजून आली नाहीय कि गॅस आणि पेट्रोल नाही ये अस पण आता आपण बातमीला वगैरे बघतोयचं हैना की सगळं जपून वाप
होय होय आमचं काय पाणी वगैरे नसतंय पाणी मी बाहेर चुलीवर तापवते त्यामुळं काय नसतंय एवढं
ना इथं कुठ चूल घालायला काही ऑप्शनच
होय वरती असलं की नई ओ होत हे कसं आमच्या मिस्टरांच्या कामावर कापूस वगैरे मिळतय नई. पहिला मी पण नव्हते तापवत मग आता म्हटलं ता आपलंच जरासं वाचवाय झालं
होय करायला पाहिजे होयच की
ते हे पण हाय लायटीवरच पण गिजर आहे. ते पण कधी कधी तर ताप होतय पण आता कापूस वगैरे नसला तरच तापवतय. पण आता फुकट तर मिळतय सगळेजण नेतात तर मग आपण पण ताप व्हयच तर वरती असल्यावर तर होत नाई पहिला नव्हते जात ताई ताई इकड रूम घेतल्यापासून तापवतय मग.
हां हां हां हां
तेवढंच काय तर अर्जंट वगरे असलं पोरींची सकाळची शाळा वगैरे असन तर मग तापवते आतच गॅसवर हा लायटीवर तापवते
अ पाणी हेलाचं ताप तापवते कॉईलला
हां हां तेच की कॉइल आमच्यात पण आहे ते पण तेला नाई लईच बिल ये ये त्याला
मी ताई तुम्हाला सांगू आता मी नेहमी त्याच्यावरच पाणी तापवते काय आमचं एकशे चाळीस बिल आले ताई
हां एकशे पन्नास होतय वेळेत भरला दीडशे रुपये अ एकशे चाळीस असं
म्हणजे असं फ्रीज वगैरे
नाही नाही, नाही हात काढ नाही ताई फ्रिजच. नाहीये माझ्याकड.
नाही हाय? हा हा मग बरं हाय, आमच्यात टीव्ही हाय फ्रीज आहे ते त्याच्यात येतयच लाईटबी
त्याच येणारच थोडा
कॉम्प्युटर आहे, आमच सातशे - आठशे रुपये येतयच
आता मी पण इंडक्शन घेतलय आता माझ पण जास्तच यायलय आस सोडा.
आणि ही माझी मशीन पण मोटरवर शेनाय ही गारमेंटची मशीन आहे, त्याच पण येतय. त्यामुळे मी पाणी वगैरे तापवायच्या भानगडीत पडत नाही गार पाण्याने केले तर चालते आणि जास्त काही नाही आता मिस्टर वगैरे गार पाण्यानच करताय? मग तेवढंच जरास उगच सोमळ मग. काय हाय?
हो हो काटा मोडायचा नुसता
म्हणजे लई पण गार सर्दी होते नई
हो हो नाही आमच आमच पण तेच आहे मी सांगू मग एक बादली पाणी तापवते मो झी काय तर? त्यांनाही त्यात हा बाय बाय बाय बा हा बाय, त्यांनी चार तांबे घेतात मी चार तांबे घेते. मग सर्वज्ञा ला तेवढं अंघोळ घाल ती ज्यावेळी आंघोळ करायची आहे, त्यावेळी तेवढच एक बादलीभर तापवते, कोमट करते नुसता एक मग त्यात थंड पाणी घाल. ते नाय गोगल
हा आमच्या तर, सकाळच करत्यात गरम पाण्यान आणि पप्पा करताना ते गार पाण्यान करत्यात. म्हणजेच चावीला पाणी वगैरे आलं तर मग ते काय पाईप घेऊन असं करतात पायपिनच करतात
हम्म
पण आता कसं एक एक वेळा संध्याकाळची करतात ना अंघोळ अ नाईट ते नसले की संध्याकाळीच करतात मग सकाळी केले की झोप लागत नाही मणज ते पप्पांच्या बरोबर पण करतात आणि स काळी पण करतात डबल डब्बलच
होय चिनी लहान लहान आहे तोपर्ंतुच खरं आयुष्यताई
होय होय
काही आपल्या आयुष्याला बघितलं नव आता किती विचार करायचे? नानमन नि मीे
काय जेवढं आहे तेवढं चैनी करायची नाही नंतर काय माणसांच पाच मिनिटाच गॅरंटी नाहीय
हो माझं पण तेच माहितीे अगदी म्हणजे उधळ पट्टी नाही पटल पण ठीक आहे जेवढं आयुष्याला लागतंय तेवढं तुम्ही बिंदास्त करत करा असं माझं मत आहे अगदीच आपल्याकडे काही उतू जात उधळपट्टी करायला पण म्हणजे कुठ कधी फिरायला पण गेलं पाहिजे महिन्यात एक ट्रप रविवारची कुठेतरी जवळपास
होय होय आम्ही तर एवढ्या वर्षी गेलो नाही कुठे आता पहिल्यांदा गोव्यालाच एवढी ट्रिप करून आलूय
हा हा हा हा
जाऊन आले गेले याच महिन्यात जाऊन आले तीन तारखेला
हा हा हा हा
म्हणजे आता येल लग्न झाल्यापासून कसं हे डिलेवर्हरी आणि ह्याच्यातच आहे
होय होयच की
तिला असल्यावर घेऊन जातेस काकत ना म्हणाल त्यांनी
हो आता मी सांगते काय ही तीन वर्षाची आग मला इथ बाहेर निघायचं म्ह मग जीवावर येतंय
होय
नाही शांत बसत नाही आजिबात आहो आणि ते खर तर तुम्ही एक नंबर केला एकावर एक तरी म्हणजे कसं होतंय तेच विचार करा की तीन मुलं पाच सहा वर्षे पाच सहा वर्षे तर त्यांना जपायला लागते बुद्धिग मग तुमच्या अठरा वर्ष असच गेली असती त तुमच्या सात आठ वर्षात झालं ते आता मला सर्वज्ञ तीन वर्षाचे मग अजून तीन वर्षला ज पाहिला पाहिजे तिची तिला बुद्धी झाली की नाही मग काही बिंदास्त तू कुठे गेली तर येईल परत म्हणता येते
होय
मग आता जर दुसरं बाळ झालं तर त्याला आणि पाच सहा वर्ष
थांबाय परत कॉल करते काय
ह बर बर